हॅलो
हाजेतो कसं
हा येतोय ना लागलाय म्हटलं कोणत
हो लागला नेटवर्क इश्यू आहे वाटल मला ते म्हणे नंबर एकदा काढाण टाका म्ह कॉल नेक्स्ट का मग मी परत टाकलं त्यामुळे आला असेल मला वाटलं लागतेच की नाही
नाही नेटवर्क स्ट्रॉग असेल तला फच नाही
हम्म नाही अधिक नेटवर्क इशू होता
कार नेटवर्क थोडा इश्यू असेल तर म्हग ते प्रॉब्लेम जातो
हो बराबर
कार्या म्हणजे कधी बसून जाय ना त
आ याच वेळेस के याच्या आधीही केलं होतं
हम्म
कार्या म्हण पण ते असं असं काम नव्हतं
सोटून
ते ते वजिट होत्या शाळेवर प्रत्येक जाऊन दे
ण ते कार्य नाही आहे ते दुसरं असेल कुठ तरी अरे आपल्या इकडे फर्स्ट टाइम म गेल
हो का कार्यासारखीच आहे मग ती बी एक
फिजिकल विजिक असेल तुमच्या
हो हो ते कैवल्य फाउंडेशन का कायदा देऊत
पाणी मातुमित्र फाउंडेशनचे तुम्ही विजिट केले होत्या ते
हा हा हा केल् होत
अंगणवाडीच्या अंगणवाडीच्या मॅडम भेटी उे दिले अस ग्रामपंचायतीून
हम्म
तो भागलेेतला आहे हा भागलेेतो आहे
अच्छा नाही मग याच्यामध्ये मी फर्स्ट टाइमच केला तुम्ही
आम्ही कोण फर्स्ट टाइम होत आहे सध्या या म्हणजे टास्क प्रोसेस नस गार बर ठठीक आहे आता अजून चार पाच कॉल्प पेंडिंग मध्ये आहेत सध्या
हो का माझे तर सध्या भरपूर आहेतेत मला टाइम भेटायल तस मी करेन
देेळववा लागतील त
हम्म वेळ द्यावा लागते नाही असं करू शकते मी पण कधी कधी काय होत एमर्जन्सी पेशंट आला काही आलं तर ते कसं हॉस्पिटलला पूर्ण आवाज आवाज आवाज असतो ना व्यवस्थित बोलणं नाही होत तिथे कंटिन्युअसली म्हणजे कोणी ना कोणी कोण ना कोणी तिथं चालूच असतं सिस्टर येतील न तर ब्रदर येतील मॅमच आवाज येतील तर उरले सुरले ते पेशंट तर असतातच
बरोबर.
लागलीच त्याच सला ना संपत नाही की संपली. झालं कधी कधी तर संपच तर बोलवत नाही तर ब्लड येऊस तर कधी कधी थोडस राहिलं की संपलं.
त्या तर होतेच कामावर म्हटलं की बोलणं होत नाही.
हम्म लंच ब्रेक तर नाहीयचं आहे आम्हाला असं. तुमच्या मनात येईल तेव्हा जेव्हा बुक लागेल तेव्हा जेव्हा
अ फिक्स ट्रानिंग नाही आहे का
हम्म नाही याचा फिक्स टाइमिंग नाही सगळे एकदा जेवायला बसतच नाही सगळे एकदा जेवायला बसले की झाले पेशंट आम्ही कधीच सर्व इद जेवायला बसत नाही कारण पेशंट राहतात नाघ आमच्या मॅडम एकदा ओकडीला आले की बरी जातच नाही तर म्हणजे सहा वाजू सात वाजू अकरा ला आल्या तर डायरेक्ट सहा लाोून सातलाच घरी
एजंट पण असतील ना त वेटिंग
जेवढे पेशंट असतात ना म्हणून मग ते जेवायला जात नाही आम्ही जेव्हा जात नाही आम्ही आमचं मग एकाने एकाक जेवतो जसं भूक लागली तशी जस जेव्हा वाटलं तस
त्यांच्याच नाही जेवलंत मॅडमऊन पैसे घ्यायच म
खशल
आ जे अन्याय केले म्हण एकक्स्ट्रा टइम.
नाही जेवतच असतो आम्ही
तसं मॅडमला सांगितलं तर म मला
चार लाग होत नाही पण चार लाग होईना जेवतो. काम खूप असलंच नाही हो काल खूप गोंधळ होत. आमच्या हॉस्पिटलला एक नवीन स्टाफ ठेवलेला आहे त्याला सुधरत नाही जुन्या स्टाफचे पेशंट टाकले तर आत मण तो पेशंट बाहेरशी तितके बोलायला लागलेत. बोलले खूपच बोलले. ते नवीन माणूस आहे त्याला पहिलेच बोल सायलेंट आहे. सर्वांना झापलं मॅडम म
काही गलती केली होती का?
आमच्या जुन्या स्टाफने मागच्या पुढे पेशंट टाकले. मग ते जे नवीन पेशंट आलेले ते जे आधी ऑलरेडी होते ते पेशंट बोलाल ते आमच्या हॉस्पिटलचा नि एम आय जे हजीर ते हजीर जदीी येन तेच त्यासच चेकअप होईन असं नाही का तुमचा पहिला नंबर आहे त मी चार वाज नाहीं यांई तुमच्यां आधी दहा पेंशन भेटतील तुम्हांला आंठ टाकते असं नाहीं आहे आमच्यां हॉस्पिटल तुमचां चाळीस नंबर जरी असलां आणि तुम्हीं एक नंबरला हजर आहेतं तुम्हाला पहिलें कि चाळीस येण्यांची वाटते पणं
म्हंजे तुम्हांला वाटतं बरं हां यांच्या पैसा तरं देऊच द्या यचां तूम्ही पहिला आतां पहिलं कधीं ये कधीं नाहीं.
तसां विषयं नाहीये हे पणं पेशं मॅडम आमच्यां अकरालां साडे अकरां आलें नऊ वाजतांपासूंन पेशंट येऊंन बसतांत आमचे
मॅडम तरं तुंम वेळं वां गेलां नाहीह ते मॅडम प शि करतं त्याऊ पद्धतीने
कधीं कधीं मंग ते कायं होतं की मंग असे पेशंट सतरा अठरा नंबरचे आधी येतांत तरं मंग एक नंबरवालां दोन नंबरवालेेत तंथ. कधीं कधीं चाळीस पन्नास वांले आधी येतांत तरं तीस वांले येतांत तरं मंग वीसं वांले येतांत तरं नंतर एक एक वांला येतो दोन वाले येतांत. असे होतातं नां पणं जसे येतीलं तसें आम्हीं नंबरचं देतं नाहीं फक्तं नांव नोंद नि घेतों.
हम्.
फोन व नांव नोद नि घेतो त्यां नंतर नबंर देतो
च्यां दवाखांन्यांचा नियंम चांगला आहे
हम्मं
एक सेकंदर इकडं वांया जांऊ द्यायं नाहीं किंवा तिकडे वांया जाऊं द्यायचं
नाहीं नां कारणं मधम नी कुंठलं? ओटी असली कांहीं शिगंर कायं ऑपरेशन नसतांत कांहीं क्युरेटी नसतांत. मंग नेमंकी डिलिवंरी येती. मंग अशा अशा वेळेसं पेशंटलां परंत थांबावचं लागते नां इलाजचं नाहीं एक दिल त्यां सहंज जातो तीनं लां गेले तरं चार लाचं वापसं येतांत. सगळां स्टांफ लागते वरती पणं खांली पणं
तुमचं कांहीं चुकीचं नाहीचं आहेणं
ममग
पहिल्यान पेशंटची वांट पाहवतं तरं- दुसरां पेशंट पळूंन जाईल नां तोपर्यंत
हम्मं पळून जाते नां मंग कांल तो पेशंट मीळतचं नव्हतां- मंग नेवकामं नाहीं आमचे पेशंट घरी नेऊ कामं नाहीं तुम्हीं इथंच बसवांयले इथंच बसवायले इथच बसवांयले. काही आवाज येत नव्हता हां मॅडमलाचं बोलायचं मलं ते काउंटरवाल्यांला जाऊंन बोलणारं तरं कायं होईल मंला नाहीं बोलायचं म्हंणे नाहीं मॅडम म सकाळंपासूंन पेशट लागूं ठेवले अजूंन नंबर नाहीं लागला इथंच बसवांयले म्हणे मागंचे पुढे नेयले म्हं
तुमची ड्युी कां रिसेप्शन लां असते कां मंग
नाहीं माजी ड्युंटी रिसेप्शनं लां नसते मांझी कॅबिन लां असतें कधीं ओटी लां असतें कधीं मंग ऑनलाईनं मंध्ये कां फुटरवसं असते कधीं रिपोर्ट सांठी सोनोग्राफी मंध्ये असते म्हणजे जसे गरजं पडेलं तंसे हा कॅबिन मंध्ये असते नाहीं तरं मंग सोनोग्रांफी रूंम मंध्ये असते रिबोट सांठी हम्मं मंग एखाद्या वेेळेस स्टांफ कमी असलां कायं असलां तरं मंग डुटी आमच्याे लावलेल्यां आहेतं की एक दिवस ओटी मं यांची ड्युटी दुसऱ्यांनी त्यांची तिसऱ्यां दिवशीअंशी
हां नाऊही तुमच्यां कमपेच्यांशी म्हणजे मंदिरांत जातो
हं त्या एसी ची हवा मनात नाही हो सर पण पेशंट एवढे राहतात
तुम्ही जेवण घेऊन मसत आ्ी तर एशी मध्ये म्हटल्यावर तर गोऱ्या पडत असाल चांगल्याच
मी पहिलीच गोरिय
अच्छा
उलटी खराब झाले माझे आई म्हणते खराब झाली म्हण चांगली नाही झा
टेन्शन घ्यायला का त ना
कशाचं टेन्शन वगैरे काही नाही
सांग आता डॉक्टर लोकांच्या मनात काय राहते.
डॉक्टर नाही.
हो नर्स
आम्ही टेन्शन मुक्त मी तर आहे बाबा बाकीच्याच माहिती नाही. मला कसल्याही गोष्टीच काही टेन्शन नाही टेन्शन नाही पण काम आहे ओव्हरलोड आहे घरी काही करत नाही तर मला करावं लागतं कंटिन्युअसली मी काम कराव ला
नाही डबा उघडायचा बेडवर पेशंटला घास फकला असत नाही घास पायच सुल
नाही ना पण पेशंट ए एमबीएन पाहिजे ना मला ऑफिसा त्या पेशंटला एगच खाऊ घातला की मॅडम आम्हाला खाऊ घालतात मग दिवसभर.
मॅडम सांगल मॅडम मी सध बिघड घेऊनणार.
नाही नाही. बाय न्स एखाद्या पेशंट न पाणी जरी पिलं तर आमचं लक्ष नसलं झालं मग. यस फर आम्हाला त्या पाण्याबद्दल बोलणे हवं लागतात पाण्यासारखे. जमातच नाही.
हो. त्या पेशंसाठी तुम्ही तुमच्या तु पैशला बिघडून घेता.
नाही ना मग आम्ही आमशी जेवत असतो ना. पण पेशं असले काम आपलं आहे तर करणच लागते ना. कष्ट घ्यावं लागतील ना.
आपल्या इकडे. मंत्री बाबा आहे ते त्यांनात मंत्र सांगितलं की मग सगळ टेनशन.
ह तर सॉरी पण मी बाबा वर विश्वास करत नाही अा
एकवेेळेस येऊन जा बाकीचे पैसे मी जोडतो तुम्हाला वाटत सुल दवाखानसारखं असेल तुमचं
प तसं नाही इथे बशी लाईनच लोकं येतं.
हो का?
हम्म
तुमची ओळखीचे असेल तर मग मला डायरेक्ट ल घयला बा ठीक आहे हम्
कानात मंत्र सांगितलं की दुसऱ्या दिवसापासून टेन्शन फ्री होऊनेत
हा तसं करा
तुमच्याकडे नाही का त श्रीकांत बाबा.
नाही सर आमच्या इकडे बाबा बिबा नाहीत तुमचा बरा विश्वास आहे बाबावर
आ विश्वास नाही बिझनेसवरर विश्वास आहे आपला
हो का बिझनेस चांगला आहे मग तुमचा
त्यांच्या बिज संस्त
अच्छा काय काय असं का लोकांना
हो काही लोकांना तुमच्यावर विश्वास नसतात ते मग बाबांवर विश्वास ठेवतात
हो बरोबर आहे तुमचं
बाबा पैशावर विश्वास ठेवतात
ॲपसूल्यूटली राइट बिलकुल
पैसा जेवढा तेवढा बाबा तर येला स्ट्रॉग
हो बरोबर आहे जेवढे पैसे जेव ते पूजा बी पूजा बी असते ना पाच हजाराची जहा हजाराची वीस हजाराची तीस हजाराची ए लाखाची पाचशे रुपयाच्या पूजेमध्ये एक नारळ बस
पाचशे रुपया पज काहीच होत नाही आजकाल पाच हजार एक पाहिजे
एक नाराळ नाही ते एक सुपारी बस संपल्याविषयी
पाचशे रुपयाच्या ह्यात नाही आम्ही तोंडण बाबाचं तोंड पण दिसत नाही
हो ना
शरण स्पर्श करायचे असत तर पाच हजार वीस रुपये
ह बरोबर आहे चरण स्पर्श करायचे पाच हजार! नाहीचारणपश्न ला इथ रांगेत लागायला काही काय बाबाला पाच हजार एक लाख. फक्त रांगेत लागायसाठी. दर्शनापर्यंत जाऊ असतत पाच लाखापर्यंत ह जाते दर्शन!
ते तर आहे ना.
ना
वीआयपी लाईन पाहिली तर मग वेगळं कर लक्ष राहातं आमच्या
एकप